हॅलो
हा, नमस्कार ताई, आवाज येतोय?
ह. हो येतोय ताई बोला.
हम्म हम्म, मग कुठल्या विषयावर बोललायचं ताई आपण आज?
अ तुम्ही सांगा ना, कोणत्या विषयावर बोलणार आहे?
मला म्हणजे, पुस्तक वाचन ह्या विषयावर बोलाल तुम्ही वाचन करतात, ते पुस्तक वाचतात तुम्ही?
पुस्तक तर सध्या वेळच नसतो वाचायला. तसं माझं म्हणजे कसं आहे, माझं पार्लरचं काम आहे ना. त्याच्यामुळे मग मला वेळ नसतो एवढा, हम्म
त्याचच व्यक्तिवचन करतातच ना तुम्ही? वेगवेग्या व्यक्ती येतातच ना तुमच्या संपर्क कात म्हणजे वेगवेगळ्या ला ऐतातच ना पुस्तक वाचन्या पेक्षा प्रॅक्टिकल काम करतात ना आम्ही आमच्या कडे
हो हो हो
उद्योग ष्टक वा वाचिता वाचाचा प्रकार वेगवगळे असतात ना.
हम्म हम्म
अ म्हणजे मला तुम्हाला म्हंजे मी सध्या एक -दोन पुस्तकं ऐकल असा ना, तुम्ही रिच डॅड पुअर डॅड ऐकला आहे का तुम्ही? म्हणजे ऐकला आहे का? अ एक बुक आहे. मी ऑथर विसरली आता आणि जस्ट रिस्टार्ट. पोअर डाळ म्हणजे असं आहे, मी त्याचे पूर्ण आजच वाचून झालंय. म्हणजे लहानपणापासून अ जो एक म्हणजे लेखक आहे त्याला म्हणजे तो सांगतो की, मला दोन वडील होते म्हणजे एक वडील होते ते पैशाने खूप श्रीमंत होते आणि एक वडील म्हणजे पैशाने गरीब होते. हे जी बुक म्हणजे आ जिथपर्यंत माझं वाचन झालेलं आहे ना हे सगळं ह्या म्हणजे पैशांच्या भोवती फिरतं. मग त्याने म्हणजे आपले वडील जे पैशानवाले असतील तर मग ते आपण ज्या गोष्टीवर हात ठेवला, त्या गोष्टी ते सहज आपल्याला मिळवून देत. किंवा मग ज्या पप्पांकडे पैसे नव्हते म्हणजे परिस्थिती गरिबीची होती अ म्हणजे मग त्यांनी कुठलीही गोष्ट हे करण्यासाठी, आपल्याला वेगवेगळे म्हणजे किती कॉम्प्रोमाइज करावे लागतात, ह्या विषयी ते पुस्तक आहे म्हणजे आजकाल मी जशी म्हणजे वाचते किंवा ऐकते ना लोकांना म्हणजे ते प्रत्येकजण म्हण तात. म्हणजे आजकालची जी तरुण पिढी आहे ते नववी दहावी नंतर तर प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक आई वडीलांनि एकदा तरी हे आपल्या मुलांना रिच डॅड ऍंड पुअर डॅड हे पुस्तक वाचायला द्यावं. मी तर पूर्ण वाचू शकले नाही त्याच्या म्हणजे
किती वाचलं नाही, मी निम्मी वाचलंय का?
हो. म्हणजे आता मी खूप दिवसांपूर्वी वाचलंय, ते म्हणजे पण त्याचे कधी कधी म्हणजे राहून राहून मला आठवतं ते. म्हणजे आपण एखाद्या सिच्युएशन मध्ये सापडलो ना, तेव्हा आपलं म्हणजे वैचारिक जी पातळी असते, ती वेगवेगळ्या याने काम करत असते. तेव्हा आश्चर्यही वाटतं. अरे ह्या सिच्युएशनला तर मी असं वाचलेलं आहे, कि काय होतं? आपणही असं वाच लेलं होतं, म्हणजे असं कंटिंन्यू नाही मी वाचलं. म्हणजे सध्या तरी माझं वा चन हा प्रकार फार बंद आहे. मग तुम्ही काय व्यक्ती वाचन करता ते? त्याकडे जर पार्लरमध्ये वेगवेगळ्या महिला येतात तर म्हणजे मला तुमचे अनुभव ऐकायला, हं ह. वा
हा हा.
ऍ, आवडेल मला ऐकायला म्हणजे कशा ला वेगवेगळ्या, महिलांना बघून किंवा मुलींना बघून
त्यांच्या घरात, घरात काही प्रॉब्लेम असेल ते सांगता. असं म्हणजे त्यांचं मन जरा हलकं होतं, तर माझ्या जवळ बोलतात. बुआ असं नाही असं आमच्या अशा घरामध्ये असं असं आहे, तसं तसं झालं बाई. माझी सासू अशी आहे बाई, माझी नणंद आली होती बाई, तिचे तिने अस सांगितलं
म्हणजे तेवढ्या याच्यात तुम्ही, अच्छा. तेवढ्या याच्यात म्हणजे तुम्ही कोणात तुमचं सिक्रेट म्हणू
हा
काम करत म्हणजे आठ तास म्हणा, एक तास म्हणा. हा, बोला ना. हा, येतोय का ताई? हॅलो. हां, म्हणजे तुम्ही लोकांचे सिक्रेट लॉकर म्हणूनं पण तुम्ही काम करत असाल ना, बरोबर. मग का त्याचे असं म्हणजे, लेडीजचे अनुभव ऐकून तुम्हाला काय वाटतं? की ही आली, उगाचंचं सांगून म्हणजे
प्रत्येकालाच प्राॅब्लम असतो काई नाई तर काई पण आपण त्या प्राॅब्लम मधून आपण काईतरी सोल्युशन काढलं पायजेल. आणि त्याच्यावर आपणं त्याच्यात आपल्यात अ म्हणजे काय बदल करायला पाहिजेल बुआ.
म तुम्ही हे सजेशन देतात का म्हणजे आता सपोज मी तुमच्या खूप दिवसापासून कस्टमर आहेत मी जर तुम्हाला अशेच लाईफचे प्रॉब्लेम शेअर केले म तुम्ही काय सजेशन देता एक् -खादिला म्हणजे मला ते ऐकून घ्यायचयं. एम् ज तुमी म्हणजे, रोज तुमच्या काॅन्टॅक्
तुम्ही थोडं समजून घ्या ब्वा, त्यांना पण समजून घ्या, ते पण तुम्हाला समजून घेतील. अन जास्त विषय वाढवला त जास्तं वाढतो, भांडणं होतात. त्यापेक्षा एकाने समजूतदारपणा दाख् -वायला पायजे असं, असं-तसं समजवते मी.
म्हणजे कधी तुम्ही बुक ल्यायला घेतलं, त तुमचा अनुभव खूप होईल ना. पुस्तक लीऊ शकाल तुमी एवढे अनुभव असतील ना तुम्हाला म्हंजे आता तुम्ही भरपूर वर्षापासून व्यवसाय करत असालं ना
नई चार पाच वर्ष झाले मला, जास्तं नई झाले.
हां हां हां, हां हां हां. पण एक चांगलंय ना म्हंजे मं तुम्हाला काय अनुभव आला, घर मॅनेज करून बीझनेस करणं सोप्पं की नोकरी करणं सोप्पं. ती काय मत
सोपं तं सोप् -पं तर काईचं नसतं, पण आपले प्रयत्न, आपण प्रयत्न केलं तर करू शकतो आपण सगळं काई. महिला म्हणजेच सगळं करू शकतात घर सांभळूनं, मुलांच सगळं करूनं, नवर्याचं करूनं, सगळ्यांचे टिप् -फीनं वगैरे सकाळी लवकर उठवून मुलं-मुलं‌ -ना स्कुल मध्ये पाठवूनं सगळं आवरून मग आपला व्यवसाय काये तो करून परत त्या व्यवसायात आपल्याला काय करता येईल, ते पण सगळं बघ
नवीन मं तुमी शिकायचं असतात का तुमच्या व्यवसायात आता जे जे येतातं म्हणजे सध्या तुमचं म्हणजे काये? स्पेशलायझेशन काय? ते एअर ब्रश मेकअप वगैरे काय आहे असं
हां मेकअप वगैरे चांगली करते मी मेकअप आर्टिस्टे. अं परतं पार्लरमध्ये चालूचं असतं काई नाईतर काम
म तुमी नवीन काय शिकलातं म्हणजे पार्लरचं तुम्हाला नवीन शिकायची संधी पण भेटत असेल ना- ए नवीन-नवीन हेअरस्टाईल म्हणा, किंवा साडी ड्रॅपिंग म्हणा.
बाहेर जाऊन पणं शिकून येते असं
अच्छा! म्हणजे तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोडी फाय राहावंच लागतं ना, बरोबर ना. म्हंजे, आज-काल जे
फावल्या वेळामध्ये असं अ मॅट रांगोळी वगैरे बनवते. असं काईतरी म्हणजे चालू असतं माझं रिकामं बसण्यापेक्षा, मग ते पणं मी
हो काहीतरी मेंदूला चालणा द्या असं.
हम्म
म कुठले कुठले बनवत्यात म्हणजे म अ ते अ कसे म्हणजे ते एप पी एच पी सेट तसेच का ती ते सेड येतात त्याने मॅटच्या रांगोळ्या बनवतात.
हो, ते उलणं उलण येथं फर् उलण त्या फर्ज उलण येतं वेगवेगळ्या कलरमध्ये मगं आपणं तेच्याने ते चिटकवून चिटकवून अ वेगवेगळे आपण पहिले आकार काढून घ्यायचे. अ आणि मग त्याच्यावरती
मध्येे.
हो खूप सुंदर पण दिसतात त्या खूप छान वाटत त्याचा हो. हमं. तसचं मी मी हाताने काही ड्रॉइंग करून मगं काढलंय तेे
अरे वा का काढलं असं कमळ किंवा म्हणजे असं मोठं छानस काय काढलंय तुम्ही असं.
कमळ किंवा मोराच चित्र म्हणजे मी हाताने मला सुरुवातीला काही आयडिया नव्हती. पण मी असं मग हाताने काढलंय सगळे.
परत कर.
केलं मी हो असं म्हणजे मोराच चित्र काढ त्याच्या नंतर मग पाना फुलांच अस. कमळाच फूल स्वस्तिक
हा हा हा त्याचे डिटेल्स आपल्याला स्वतःला करता येतात ना व्यवस्थित.
हो हो.
मी चुकत चुकत शिकत गेले असल म्हणजे. पण मग ते आपण केलेलं. पण आपण आपलं केलेलं ते तरी आपल्याला एक स्टेट सेक्शन असतं ना हो अण म्हणजे त्यातले. तरी पण समजतात ना ताई आपण
हो हो हो. कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित वापरलं तर कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित घेतलं तर. खूप सुंदर वाटतं म्हणजे आपला हा विचार कराव लागतं की याच्या जवळ कोणत कलर चांगला दिसेल हा कोणता कलर यांच्याजवळुन ऊठून दिसेल डार्क फेंट कलर चांगला दिसेल का पानांना कोणता कलर छान दिसेल असं म्हणजे पहिलेच मनात ठरवून घ्यायचं मग ते करायचं अस.
तुम्हाला एखादी कलाकृती करण्याच्या आधी चार पाच दिवस विचार करावाच लागत असे अरे. रंगसंगती कश असतात काय कसं असत ना. आणि मग बनवायला बसता वेळ किती लागतो त आहे त्यांना.
त्यांना वेळ लागतो जरा पण आवड असली की सवड मिळते असं आहे.
आहे पण किती दिवस लागतात म्हणजे जर सपोज तुम्ही आजकाल ते अ हे येतात बघा कमाळाचे येतात किंवा
ते कमळाचे वगैरे होऊन जात एक एक दिवसात होऊन जात ते छोटे छोटे केले तर होऊन जात दोन दोन तीन तीन चार चार होऊन जात. एका दिवसामध्ये ह छोटे छोटे केले तर मोठीे केली तर मोठे केले तर हा वेळ लागतो थोडा.
अच्छा म्हणजे चांगलंय तुम्हाला पुस्तक वाचनपेक्षा तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज करता.
हो प्रॅक्टिस. तुम्हाला कसल्या कसल्या हॉबीज आहेत अजून.
मला म्हणजे हॉबीस. पुस्तक वाचित जास्त आहे मग कोर्स हे करणं. मेन म्हणजे मला गप्पा मारणं फार आवडतं.
हो का चांगलं आहे ना म गप्पा तर मारायलाच.
मेन म्हणजे मला हो. वाचन आहे म्हणजे मला बैठे काम फार जमत नाही त माझा हा गुण म्हणा की दोष्ट. मला मला माहित नाही. मला मेहंदी काढणं रांगोळी काढणं हे मुळी जमत नाही. गमत नाही इन द सेन्स म्हणजे मी पंधरा वीस मिनिटापेक्षा एका जागी बसू शकत नाही.
हा.
हा माझा गुण म्हणा किंवा दुर्गुण म्हणा. मी नेहमी चालत फिरत असते चालत फिरत जेवढे काम करतात ना. तेवढी मी करते म्हणजे एका जागी नको इंग्लिश. एक तास पण मी सहसा बसत नाही. मग त्याच्यात मग तुम्ही म्हणा बाहेरचे काही काम असतील असे भरपूर. पूर असे दुसर ऑर्डर्स काम असतात ना. हॉबी सोडून मग ते करते हा मग. तर महिनी काढयला मी बसेल मी एक तास कंटिन्यू शांत बसे.
हा ते कारण तुम्हाला काढायचे असते तुम्हाला छान दिसायचं असतं.
हो होणा चुपचप बसच. त्रास म्हणजे मला लहान मुलं असतात ना लहान मुलांमध्ये रमायला फार आवडतं.
हो का.
हो. म्हणजे आता लहान मुलांचे क्लासेस म्हणा किंवा गार्डन मध्ये जाऊन लहान मुलांची. त्यांच्यासारखं होण चला आताई खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद.
हो धन्यवाद मॅडम.